हॅलो.
हॅलो.
बोल की. पुढचं उघड, अनलॉक कर. ये थांब गं कसं? हा. आता? पाच चं येतंय की. कुठे येतोय? मोबाईल बंद आहे? नाही, चालूच आहे. चालु आहे, कॉल. हॅलो, काय करालीस गं?
काय नाही, बसलोय बघ. तू काय करायल्यास?
हॅलो, जेवली काय?
नाही .
मी पण जेवलो, जेऊनच बसलो. होय, जेवलो.
होय, जेवलो. कुठं आहेस? होय? हा हा. हम्म, घरात आहे.
काय करल्यास?
क्लासला गेलतो गं, क्लासला गेलतो. आत्ता आलोय.
कुठला क्लास करतेस तू आणि?
मी कणी गाणी शिकायला जातोय.
म्युझिक क्लास लावलोय मी.
तुला वेलसर आहे. आवाज लई आवाज लई बेसूर आहे की तुझा.
को कोकिळेगत आवाज आहे की माझा.
अ गाण्यांचा क्लास लावल्यास व्हय भारी हाय की.
होय आणि का नाही रोज एक गाणं शिकून येतोय मी. आज कुठलं शिकून आलो सांग, आज कुठलं शिकलो सांग? पाखरा आजाद केलं तुला.
म्हणून दाखव बघू जरा गाणं.
म्हणु.
हा म्हण की बघू.
प्रेमावर वरल तुझ आता मन भरल ग तुझा गद्दार करण तूच म्हणती गदार मला.
तसं ग तू भारी मस्तच, असून दे घे, असू देय अशीच प्रगती असू दे. छान म्हणत्यास गाणे. मॅडमने मोठाच-मोठा पुरस्कार दिला असेल तुला तिथे. हॅलो. हॅलो. हॅलो. अग आवाजच येईना.